हॅलो हॅलो
चाललेत लवकर बघ की हॅलो
हा बोलकी आवाज येतोय काय
हा येतोय की तुम्हाला येतोय का माझा
हा हा हा काय चाललंय निवांत बसलेस
होय बाजारात ना आलोय बर म्हटलं बसावं बाजारातलं महाग आहे स्वस्त
हा हा हा अजून पावसाळ्यात नाही का तुमच्या इकड पण
नाही पाऊस नाही तुमच्याकडे पडला
नाही आमच्याकड मध्ये जरा दोन तीन दिवस पडलेला लागोपाठ त्याच्यानंतर पाऊसच नाही पडला बिलकुल नाही कडक ऊन पडतोय आभाळ वगैरे येत खरं पावसच नाही पडत अगं त्याच्यामुळं आमच्याकडं पण खूप महागाई भाज्या खूप महाग मेथीची पेंडी चाळीस ला कोथिंबीर पस्तीस ला तू पंचवीस ला अशा महाग आहेत भाज्या
आमच्याकडे पण फ्लावर फ्लाॉवर चाळीस रुपयेला आणलाय मी आणि कोबी वीस रुपयाला पावसर होय आणि वांगी चाळीस ला. अर्धा तिसरा ला व पावशेर म्हणत होते मी चाळीस ला अर्धा द्या म्हंटल चाळीस ला अर्धा आणलं. सगळं काय भाज्या महाग पाऊस नाही आत
तेच की जून महिना संपत आला तरी काय पावसाचं चिन्ह दिसना झालंय कधी पाऊस काय माहिती हू‌ हू कडक उन्हाळा. पडला म्हणलं लवकर पाऊस चालू होईल.
होय पावसाच काय सुरुवातच नाही अजून
मध्ये होय की चार पाच वर्षाच्या पाठीमाग ते लॉकडाऊन पडलेलं. त्याच्यावर आता हे असं कसं व्हायचं ना.
होय तरी लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये भाज्या वगैरे जरा सवस्त होत्या माणसं कस घरी पण होती. त्यामुळं बरं पडलेलं.
होय की खर तेव्हा परिस्थिती खूप बेकार होती ना. खरं एकदम असं. आम्ही होतो ना कराडमध्ये तेव्हा खूप डेंजर परिस्थिती होती. असं प्रत्येक गल्लीत पोलीस वगैरे असायचे. बाहेर कोणालाच येऊन नाही द्यायचे. कडक बंदोबस्त होता पोलीस बंदोबस्त होय आणि सगळं. सगळं महाग महागच होतं ना तेव्हा पण ग दुधाची पिशवी वगैरे किती महाग सगळं डबल रेट न दुकानार विकत होते. आणि लोकांच कस ना ईलाज होता त्यामुळे विकतच घ्यावं लागत होता.
घ्यावं लागत होत घरात ना बाहेर जायला चान्सच नव्हता आणि भाज्या आणणार कश्या का घेण कसं काय येईल.
होय तेव्हा तर किती बिकट परिस्थिती होती खूप डेंजर. ते आठवले की अजून अंगावर काटा येतो एखादा पेशंट जर कुठल्या एरियात सापडला तर तिथं कसं ना कुणाला सोडायच नाही तिथल्या लोकांना कुणाच्यात येऊ द्यायचे नाहीत. एकदम भीतीदायक वातावरण होत नाही पेशंट सापडला सापडला सापडला लगेच ती गल्लीच पूर्ण क्वारंटाईन करून ठेवायचीत.
हो आता बाहेर कोणच नाही मुलांना खेळायला भेटलं नाही अभ्यास नाही शाळा नाही काही नाही. तीन महिने असं घरात बसून सगळ्यांनी काढलं. त काय कधी जातय. लॉकडाऊन कधी संपतय ए कधी सगळे दिवस व्यवस्थित होत्या असं वाटत होतं.
हो की खरं लहान मुलांची मज्जा झाली ना शाळेत वगैरे जायला मिळत नव्हतं घरात बस. वांत सगळ होत आणि सग पास होत होते त्यां
सगळ्यां दहावी बालांची तर मजच मज्जा झाली. पेपर नाही काय नाही सगळा रिझल्ट पासच म्हणून केला हव. शा सगळं लॉकडाऊन असल्यामुळें शाळेचच नुकसान झालं होय मुलांना काही जास्त करायलाच लागलं नाही. घरच्या का काम काम करणाऱ्या माणसांना म त्रास. होय पहिली दुसरीला मुला असणाऱ्यांना तरी काहीच नाही पुढं खूप त्रास व्हाय लागला. पहिला पहिलीच्या दुसरीच्या मुलांना माहितच नाही आपला वर्ग शिक्षक कोण आहे आपण कुठल्या वर्गात आहे आपण काय करतोय काहीच काय आलं ना.
हा त्यांना दोन वर्ष शाळाच नाही म्हटल्यानंतर ते अभ्यास तरी काय करणार?
शाळाच नाही शिक्षक कुठला हा काय माहित नाही. घरी ऑनलाईन तर काय
होय. आणि तेव्हा तेव्हा कसं ना जरास सर्दी झाली किंवा जरास ताप आला जरा आजारी पडले की लगेच दुसऱ्यांना डाऊट यायचा. लगेच हे करायचे तू आमच्यापासून लांब राहा, तू आमच्या जवळ येऊ नकोस हा असं. कसं एकदम डेंजरस होतं नाई
होय तरी आमच्या पाठीवर देव होता. आमच्यात सगळी तेवढे तीन महिने कुणालाच सर्दी नाही का, खोकला नाही का, ताप नाही काय नाही आणि आणि आम्ही आमच्यामही वैयक्तिक काळजी य घ्याय म्ह हात धु स्वच्छ, पाणी गरम करून झालेच प्यायच म्हणजे संध्याकाळी वाफ वगैरे घ्यायला लावयच. मुलांना हा आदरक टाकूनच चहा प्यायचा बिना अद्रक चा प्यायचा नाई म्हणजे सर्दी, खोकला हा काडा करून प्यायचा त्यामुळं हा त्यामुळे जरा काय वाटलं नाही ते एक लस अनेक घ्यायची होती.
होय की, घेतलेली काय लस तुम्ही सगळ्यांनी?
हो सगळ्यांनी घेतली आम्ही लस.
हम्म हम्म हम्म हम्म. आम्ही सुद्धा घेतलेली इकडं. होय तेव्हा खरं डेंजर परी पोलिस चे त्याळेस खूप हाल झाले. पोलीस म्हणा डॉक्टर, नर्स त्यांच कायम चालूच असायच चोवीस तास काम.
त्याच्यामुळं
पोलिसांना कोरोनात. का काय म्हणजे जी जी लोक ह्याच्यात होती ना म्हणजे काय म्हणतात सपाई कामगार म्हणा, हॉस्पिटल मधले कामगार आणि हे म्हणजे पोलीस वगैरे ह्यांच खूप हाल झालं. ना म्हणजे कसरतच झाली तरेवरची सगळ्यात महचे डॉक्टर डॉक्टरांना तर कोरोनाच्या पेशंटला स्वतः हाताळायला लागत होत.
होय त्यांना किती किलोचं किट घालावं लागत होतं पेशंट पेशंट जवळ जाताना. नर्स म्हणा डॉक्टर म्हणा त्यांचे खूप हाल झाले.
खूप हाल झाले अशा लोकांच्या मु ह कोरोना कमी झाला आणितर सगळं म्हणजे व्यवस्थित व केलं तर कोरोना झालेल्या माणसांना आपण शेजारीला कळालं तर आपण घाबरून त्यांना जवळ घेत नव्हतो अशा लोक ना त्यांनी औषध, गोळ्या देऊन दवाखाना करून म्हणजे सगळं व्यवस्थित बर केलं. बरेच लोक अशी झाले की ती औषधोपचाराना बरे झालेत बरीेच लोकांशी भीती न गेलीत.
होय होय. जरा काय झालंय की लगेच दवाखान्यात जायचं लगेच उगीच आफवा उठवायच पूर्ण झालाय पूर्ण झालाय असं सगळीकडे भीतीदाय एक वातावरण होतं ना? असं बाहेर पडायला सुद्धा भीती वाटायची.
भीतीनच जास्त माणसं गेली.
होय की चांगली चांगली लोक असं वाटत होत ज्यांना काही होणार नाही
काय होणार नाही. भीतीनं ते दवाखान्यातलं वातावरण आणि एकट ठेवण स्वच्छता साफसफाई त्यामुळे माणसांना अस मानसिक त्रास खूप झाला. शारीरिक झाला तो झाला तर मानसिक त्रास खूप झाला एकेकाना आपल्या जवळच्या माणसांचे तोंड सुद्धा बघायला घेतले नाही एवढा भयानक करून झाला तो
होय होय गावावरून आलेले लोक हा तेच. गावाकडून आलेल्या लोकांना क्वारंटाईनच करून ठेवायचे ना शाळेमध्ये म्हणा असं. त्यांना घरीच येऊ द्यायचे नाहीत असं चेष्टा आहे का एक महिना किंवा पंधरा दिवस शाळेत राहायचं.
ह्.
किती डेंजर असायचं. मी होतो ना राहिला सातार मध्ये तेव्हा आमच्या इथं बॅक साइडला एका मुलीला आणून ठेवलेलं तिला पण कोरोनाचा संभव. होता तिला क्वरणटाईण करून ठेवलेल. बंद रूम मध्ये बाहेरून लॉक करायची तिचीी मम्मी वगैरे सकाळी तिला चहा नाश्ता घेऊन यायची. तेी मुलगी कधी कधी ना एकटेच असायची ना एवढी ओरडायची ना. होती वीस बावीस वर्षाची एवढी ओरडायची एवढा धक्का करायची म्हणजे चेष्टा नाही ना एक राहणं एका खोलीत बंदरूम मध्ये आम्ही खूप घाबरायचो होय मी खूप घाबरायचे मी इकडच्या साईड ला असायचे ना. मला खूप भीती वाटयची ती अशी किंचाळायला ना. जाऊन लगेच तिच्या मम्मीला सांगायची तिची मम्मी येऊन लगेच बघायची एवढ ती रडायची. तिची मम्मी सुद्धा तिच्या जवळ जात नव्हती. म्हणजे असं एवढं डेंजर घरातल्या घरात सुद्धा असं हे होत म्हणजे भीती वाटत होती.
जवळचे माणसं जवळची माणसं सुद्धा तर आपल्याला त्रास न म्हणून ते आपल्या जवळच्या माणसांना लांब ठेवायचे असा तर विषय भरपूर वेळा झाला बाबा आपलं आपल्या मनासारखं वागलीच नाहीत माणसं. पाहुणे नाही लग्न नाही कार्यक्रम नाही. खर्च नाही काहीच नाही.
होय की आणि जे दुकानदार होते आत्ताच आता दु दुकानदारांनी लूट किती केली गरीब लोकांची डबल किमतीला सगळं. धान्य वगैरे विकलं आणि लोकांचा नाईलाज म्हणून ते घ्यावंच लागत होत. जताो.
काम हे ज्यांच्याकडे पैसे होच की पण ज्यांच्याकडे पैसे होते त्यांना काही त्रास नाही पण जे गोर गरीब लोक होते त्यांना ते आत्ताच पावसावर साखर घेणं मुश्किल झालेलं त्यांनी त्यावेळी ते कस घेतला असल त्यांनी कसा दिवस काढला असेल. च्या जारी केला तरी अजून भीती वाटत्या एवढा भयानक रोग होऊन गेला.
आज.
आणि लांबून द्या लांबून द्यायचं. द्यायचं ते द्यायचं वरनं आणि एवढं महाग
होय होय होय मला आठवत ना आम्ही धान्य आणायला गेलेलो लाईन मध्ये थांबलेलो केवढी मोठी लाईन होती. आणि रेट तर किती होता खरं नाईलाजच होता ना आमच घ्यावं लागतच होतं. आणि कधीतरी असं जरा असं अ सोडायचेत ना बाहेर मटरेल वगैरे मेडिकल मध्ये वगैरे जायला मास्क घालूनच फिरायचं, रस्त्यावरती कोण नसायच जर जिकड तिकडे पोलीस बंदोबस्त आणि पोलीस लगेच चौकशी करायची कुठे? चाललाय कशाला चाललाय? मग मेडिकलमध्ये वगैरे चाललोय म्हणाले, की मग गप्प बसायचे. ते भीतीदायकच वातावरण होतं. कोणी कोणी नसायचं. बाहेर
जे मास्क शिवत होते जे मास्क शिवत होतीत ना त्यांना ते बरं होत. जे कसं मास्क शिवणार, ते आ आ आम हां आमच्या इथं मास्क शिवायला गेलो. आणत होतो, ना घरी आणि सगळ्या म्हणजे आमच्या शेजारच्या बायका तेन ते मास्क शिवायला जाऊन घेऊन यायचं, तिथं पण गेल्यावर ते मास्क लावून जायचं. त्यांच्याकडून ते लांबून घ्यायचं आलं की, ते घरात अ ते सॅनिटायझर न हात वगैरे धुवायचे, नंतर ते मास्क शिवायच, मग ते पॅक पॅक करून द्यायचं आणि नंतर जाताना आणि परत मास्क लावूनच जायचं. ते आमच्या इथल्या भरपूर बायका अशा लॉकडाऊन मध्ये त्यांनी मास्कच्या ह्याच्यावर पण भरपूर कमाई केली.
हा म्हणजे रोजगार पण मिळाला तुम्हाला
रोजगार हा रोजगार सगळ्यांना हा इथल्या लेडीजांना रोजगार मिळाला ना त्या निमित्तानं तेवढंच बाहेर जायचं तेवढंच बाहेर गेलं की मग तेव्हा आडवत नव्हती ना मग तेव्हा येताना काहीतरी भेटलं तर क घेऊन यायचं असं चाललं होत त्यांच.
तेव्हा प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझर असायचं नाही. बाहेरून आले की लगेच होय बाहेरुन आले की सॅनिटायझरने हात धुवा हा आंघोळ करा त्याच्या
बाहेरून आले की आंघोळ करा दोन दोन तीन तीन वेळा कपडे बदला
हा आणि कपडे ते साईड लाच ठेवायचं आपण म्हणजे अस ते वेगळंच वेगळंच असायचं नाही ते दिवस फार वेगळे होते आणि आमच्या इथं एका गल्लीत एक अ हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हा येतोय येतोय.
हा.
काय झालं म्हंटला तुमच्या इथल्या गल्लीत?
आमच्या इथल्या गल्लीत एक पेशंट सापडलेला आणि ती गल्ली पूर्ण क्वारंटाईन केलेली. तिथून जाताना सुद्धा भीती वाटत होती लोकांना सगळे घाबरत होते तिथुन जायला आणि तो माणूस म्हणजे एक्सपायर झाला दोन दिवसात लगेच मग तेच्या करायला लॉक वगैरे लावून ठेवलेलं
अ त्याच जे प्रेत होता ना ते घरी सुद्धा दिलं नव्हतं. दवाखान्यात डॉक् हा त्यांच त्यांनी परस्पर हे केलेलं
मोबाईल व तर अशा बातम्या येत होत्या ना कि माणूस म्हणजे मुल बाप मेला तर त्या बापाच्या मैताला मुलगा जायला भीत होता नाही म्हणायचं मी मी जाणार नाहीये भीती वाटत्या अस काहीतरी अस, हा. संस्कृतीत कसं आपल्या संस्कृतीत कस हा मुलांनी बापाला अस